हम हॅलो, सुजय. सुजय
हॅलो.
हॅलो, हाऽऽ
बररा आहेस का. गेला नाहिस शाळेला.
नाही गेलो, तू गेला नाहिस कॉलेजला.
माझं कॉलेज पुढल्या महिन्यात चालू होणार हाय. प
वय,, च्या पिलाऽ मी पि न आताच, आजून अंगुळ करायचा य बरं वाटणार आहे म्हणा म्हणून.
गेलतास का नाई दवाखान्यात.
काल रात्री जाऊन आलो की. घरातली सगळी बरीआहेत काय,, हांऽऽ सत, ताप, सर्दी, ताप, सर्दी आल्या खूपऽऽ
म साळेत जाणार नाहीसऽ
बघू कि बरं वाटलं तर जाणार,
कोण
तुम्ही
नाय बा आम्ही कुठं गेलेलो,, सोन्यादा गेलता ऽ
कुठ गेलता तेव
ह्याला गेलता इकडं, केरली कड, पन्हाळ्याकडं गेलता बाबा कुठं,
हा, ह
शाळा कधीपासन चालू झाल्या.
पंधरा तारखेपासनं.
कितीविला गेलास. वा अभ्यास तर करतुयस का?
मग करतय की.
हो
अऽऽ
अ
सगळी बरी आहेत ना घरातली
आहेतच आहेतच तुमच्या घरातले शाळेची गेल्या का नाही अजून
सर मागची वेळ गेलती
कुठल्या गावाला
कुठं गे्ी ख गेल नव्हतो सरीला क्लासच्या सरीला गेल तुम्ही
ते कुठे गेल ते
बलराजा वॉटर पार्क गेलती
मिरझेला काय
होय मिरज राईट ते ल वर्याय मतख हह
किथ प तिकीड होते साडेचारशे
साडेचारशे होतो व पाचशे रुपये आम्ही भरलेलो.
पाचशे कसले?
अरे गाडी तु ते
गाडीचं पन्नास काय?
होय. आणि आम्ही जिथ सगळे क्लास गेल तर पोर पोर गेल पोरं पोरी सगळी होते. तिथं खेळण्यासारखे लय आहे व्हय. सकाळी सकाळी गेलो तिथं हे सांगतत अ मॅजिक खेय ब्रेक हेय खेळण्यासारख लय आहे तिथं. लाटा भी नाही जात
तिचे ते हातात घालायला ब्रँड देत न का
व्हय व्हय.
ते नसल की काय जेवन बीवन काय देत
नाही नाही पहिला जायचं जेव जेवात देत्यात मग यायचं जेवन झाल्या जायचं मग बायर नाही जात स्विमिंगपूल मध्ये
हा.
मग स्विमिंग पूलमध्येध्ये जायचं खेळायचं आणि परत बारके मोठ्ठा असत तरी बारक्याच्या जाण असला बारकेच्यात मोठ्याच जण असला मोठ्याच्यात आणि तिथं हे पण आहे असं खाली झोपून तेत मा काय स्लाईड दोघांची स्लाईड आहे. मोे स्लाईड आहे मोठे मोठ्या स्लाईड होत्या.
आणि मोठ्यापरासन तिकीट किती
मोठ्यापोरांना काय म्ह सहाशे सातशे रुपये असेल.
आरोगीच नव्हती काय.
नाही नाही तिनही नाहीत क्लासला आम्हीच आम्हीच दोघं आ म्हजे मी एकटा त बहीण पीण होती. अ खर ती आल नाही.
तुझ तेवढा क्लास लावलायची
व्हय.
आता जातीस का नाही.
आता जातोय कि.
किती फी हाय क्लासची.
कला
सगळं विषय शिकवत्यात.
व्हय.
इंग्रजी वाचायं येतय काय तुला.
येते की जरा जरा शिकलोय आता आत्ता लावलाय क्लास मध्ये
न्हाय.
प आम्ही परत खेळून झालो आम्ही परत ह्याला गेलो तिथं लाटांच्यात लाटा कसल्या येत ते मा ते काय
ह मोठे.
होय होय. आणि पर तिथ खेळण्यासाठी पण आयले.
तेथ चिकुची बाग आहे काय?
चिक्कूची बागा नाही, तिक तिकडं आम्ही गेलो नाही चिक्कूच्या बागाड परत आम त फॅमिली पण गेलती हिला अ डोंग डोंगराला देव देवदर्शन कराय
तिथे वेला आम कध गेलतो यावद् वर्ष गेल्तो खर आता कठवणा आमच्या गल्लीतले एक ते काके ते आमच्या फॅमिलीतून गेलतो. तिथं रात्रीच गेलतो. म रात्री ना पाठीे घतो ह
त्या गडावर गेल तसं काय माकडं असत तिथं
गेलत गी परशुरामचं मंदिर ल मोठं होत ल मोठ होत तिथ माकडे बिकडल लंय आणि पायऱ्या बिरले तिथं पिक्चरच्या शुटिंग पण झाले होय तिथं पिक्चरच्या शूटिंग पण झालेय तिथे एक मंदिर आहे तिथं पायतणना मारतात
हा ते मोठ मंदिर हाय माहित आहे त्या मंदिरात वाकून जायाच असते बरकदार आहे.
होय वय
आणि ते शंकराच्या मंदिरात गेलता काय.
ऱ्या बिरल मोठ्या-मोठ्या चढायला तेन वरती गेलो लाईभारी होत
तिथं फोटो बिटो काढलो परत आलो खाली परत आम दगडा ना ते हे करतात ना ते उभं करतात
हा,
ते पण केलो मोठ तेथ असं ते दगडाना असं त करायचं आणि मग आपण कायतर मागीतलं की नाही ते खरहोतय.
हम, किती दिवस गेलतासा फेराय
एक दिवस नाही एक नाही दोन दिवस गेल तो दोन दिवस डोंगरावर एक घर आम्ही परत हे घेतलो घर घेतलो थांबलो तिथं एक दिवस जागर वगैरे घातलं आम्ही परत तिथं खेळलो बिलो आम्ही ते जे तिथे एक हॉटेल होत तिथं जेवलो प आम्ही रूम केलती तिथं जागर घातलो आमच्या घरात रूम परत जेवण बिवण तेनी करून दिलीत, किती हजार का बाराशे
मामाकडे गेलतास का नाय?
मामा कड
हा कधी गेलतास सुट्ट्या पडल्या तवा
होय पंधरा तारखेचा पुढे गेलतो ए पंधरा म्हणतोय पंधरा तारखेला शाळा सुरू झालंय सुट्ट्या लागलेय दोन चार दिवसान.
किती दिवस राहिलेलास.
पंधरा,
बैलायत वय मामाचे.
हायत कि दोन आत
ते कोण बघतय बाबा बघत्यात का त्याचं
नाही नाही अ मामाच बघतोय कामाला जाऊन तेन
हेथ मामा आलता कि गावात जत्रच्या् वेळेला
आलता
होय
दादामामा आला असेल ते बारकीे परगी पण होती का त्याच्या संग हा त्यो मोठा मामा छोट्या मामाच्या बैलयत ती दोन
बारक्या मामाचे हायत बैल
होय बारक्या मामाचेयत मोठ्या मामाचे नाहीत ती मजे हायत तेजे पण खण त्यो इथं नसतं आता त्यान घर बदललाय
कुठे मुंबईला आहे काय राहायला
मुंबल नाही इतच हाय गावातच आहे पाच मंदिर आहे तिकडे क रहातदय त्यो
तिकडं बंगला घेतलाय काय
होय तिथं ते त्या पोरगीस बाहेरे म्हणून जरा तिथलं जवळ पडतं म्हणून तिथं घेतलंय घर
म्हणून तिकडे गेलेत व्हय राहायला
होय
जेवला हायस का नाय
जेवली कि तू जेवलणीस मामाकड
नाही अबा फोन लावत व्हता ये ये इथं काम चालुय आण कुठ जातोस तिकड
कामाला कुठ जातोस
कंपनीत
किती रुपये पगाराय
सतरा हजार
गाडी घेतला नव तू मधी
काय
गाडीे घेतलस नव्ह तु मधी कुठली
अ वय सोन्याने घेतल्या स्प्लेंडर
किती ला बसलेली गाडी
सत्त्याण्णव
रोक हापत्यावर घेतलाय
हप्त्यावर
हम्म
बाहुली कुठ आहे
हाय कि ती खेळाय लागल्या
ति गेली नाही शाळेला
ह नाही गेली मी पण आता एडिटिंगच करत बसलेलो हिजी हेजी का र ते मित्राच रील केलता ते एडिटिंग करत बसलेलो तोपतर फोन केल हा
कट करु ठेवु काय फोन? हॅलो हाहा
करकी कट.
कॉलेज वर क्लिक कर कि लाल अक्षरात हाय.